पालो.
नमस्कार ताई नमस्कार.
बोला.
काय म्हणतात तुम्ही कशा आहात.
मी ठीक आहो तुम्ही कशा आहात.
मी पण छान आहे. काय म्हणते तुमची आजची सकाळची दिनचर्या कशी होती.
छान मस्त.
आजकाल प्रत्य प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात सकाळी केलेल्या चांगल्या सवयीचे मोठे योगदान असते नाही का?
हो अगदी बरोबर बोलल्या. म्हणतात ना जशी सकाळ तसा संपूर्ण दिवस जर दिवसाची सुरुवात सात. झाली तर दिवसभर ऊर्जा आनंद आणि उत्साह टिकून राहतो.
नाही तरर कायश
हो अनेक लोक कस असते अनेक लोक सकाळी उशिरा उठतात मग दिवसभर धावपड. करत राहतात. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर पण होतो न ग आणि आणि आरोग्यावर पण होतो.
हो त्यामुळे सर्वप्रथम सवय लावायची ती म्हणजेच योग्य वेळी उठायची. रोज एकाच वेळेला उठल्यामुळे शरीराचे जैविक गळ्याळ व्यवस्थ. थित राहते हो ना.
हो. कोणाकणाला पण तर सवय पण असते ग उठल्याबरोबर मोबाईल हातात घेणे. एवजी काही क्षण स्वतःसाठी द्यावे.
पण त्यांची सवय अशी असते की त्यांना मोबाईलच घे. घ्यावा लागतो. देवाचे आणि कोणी कोणी असे असतात जे देवाचे. सकाळी उठले की देवाचे स्मरण करतात मनात त्यांची कृतज्ञतेची भावना ठेवतात. तुमचे काय मत आहे.
हो अगदी बरोबर बोलल्या त्यानंतर. एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे काय कायदेशीर उठ ठरणे त्यामुळे शरीरातील पचनक्रिया. सुरळीत सुरू राहते सकाळी उठल्यानंतर ग्लासभर कोमट पाणी पिल्यानंतर दिनच. शरीराचे सगळे अवयव थोडेसे नॉर्मल होतात.
नाहीतर काय बरोबर आहे. म्हणून तर थोडं गरम पाणी पिलं नंतर थोडासा व्यायाम करावा लोकांनी.. कोण लोकांनी. किंवा योग्य प्राणायाम वीस मिनिटं करावं. दिवसभर त्यामुळे कसं आहे त्यांचा उत्साह पण टिकून राहू शक राहतो ना.
हो त्यानंतर ध्यान. पाच ते दहा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केले. तर मन शांत होते आणि तणावही कमी होतो आणि पूर्ण रिलॅक्स होतो.
बरोबर आहे आता त्यानंतर मग कस आहे. थोडस सगळं आपलं सकाळची वेळ निघून गेली थोडा सूर्य डोक्यावर आला. कि पौष्टिक नाश्त्याची वेळ येते सकाळचा नाश्ता पण माणसाने. कधी टाडू नये फडे दूध अंकुरीत. कडधान्य हा पौष्टिक असा आहार घ्यावा नाश्त्यामध्ये नाही का.
हो अगदी बरोबर. आणि दिवसाच्या नियोजन ही सकाळीच करावी आज कोणती कामे महत्त्वाची आहे. त्याची यादी तयार केली तर वेळेचे योग्य नियोजन करता येते नंतर. पूर्ण म्हणजे अशी म्हणजे. घाई होत नाही कुठल्या कामाची जे आपण व्यवस्थित नियोजन केले तर.
हो नियोजन तर हे जीवनाचे सगळ्यात महत्त्वाचे हे आहे. नियोजन हे प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलंच पाहिजे आणि नियोजन केल्याशिवाय. कुटले काम. होत नाही छोट्या छोट्या या ज्या सवयी आहेत त्या आपल्या आयुष्यात. खूप मोठा बदल घडवू शकतात नाही का.
हो. आपण सकाळी जर उठलो तर सगळ्या सकाळच्या सवय यशस्वीरत्या सगळ्या सगळ्या. पार पडतात. आणि कसं आहे एक वळण पण लागते जेणेकरून आपण सगळ्या. सवयी एकरीित्या पार पाडून घेतो आणि नंतर त्याच सवयीच्या्या सारख्या. सुरळीत राहिली तर आपली शरीरृष्टी पण छान राहते.
हो ना बरोबर आहे. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का ओ
बोला.
माझं मत त असं आहे की. ह्या सगळ्या अ सवयी माणसाच्या आयुष्यात माणसाने. अंगीकारल्याच पाहिजे.
हो ना बिलकुल जर सवयी व्यवस्थित राहल्या तर माणूस. आपण पण व्यवस्थित राहतो समोच्यआना पण सांगतो.
आणि सकाळची दिनचर्या म्हटल. तर या दिनचर्येमध्ये. म्हणजे ज्या वयापासून आपण अं का म्हणतात कोशात येतो त्या वयापासून तर मरेपर्यंत. या गोष्टी प्रत्येकाला लागू आहे, आणि त्या अंगीकारल्या पाहिजे.
बरो अगदी बरोबर बोलल्या, कारण आपण जर ह्या सवयी सुरुवातीपासून जर अंगीकारल्या तर आपण आपल्या मुलांना पण ह्यात सवयी शिकवू आणि त्यांना पण. सांगू का नाही, सकाळी उठल्यावर पूर्ण ह्या सवयी अंगरकारल्याय तर तुमच्या शरीराला आणि तुमच्या ब्रेन वर वगैरे, याचा पूर्ण परिणाम होतो बा म्हणून,
हो, ना बरोबर आहे. आजकाल सगळं कसं आहे, आजकालच्या जमान्यामध्ये सगळं उलट सुरू आहे. लोक सकाळी उठायच्याऐवजी, उशिरा उठतात. मग, त्यांच उशरा सगळी काम सुरू होतात मग त्यांना, योगा करायला वेळ मिळत नाही. त्यांना, नाश्ता करायला प्रॉपर वेळ मिळत नाही. त्यांना दिवसभर म्हणजे त्यांचं असं, धावपळ, धावपळ, होते जर जे लोक सकाळी उठतात, त्यांचं लवकर लवकर होऊन जातं. जे उशीरा उठतात, त्यांची सगळे धावपड होते. ते सकाळी उठल्यानंतर, आणि मग हे सगळं न केल्यामुळे, त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत नाही. त्यांना अस, आळस, आळस, राहते दिवसभर त्यांची धावपळ, धारवपळ, सुरू राहते.
हो, अगदी बरोबर बोलल्या
हा बोला ना.
हा अगदी बरोबर बोलला तुम्ही, कारण जर आपण नियोजनच केलं नाही तर सगळी कसं, घाबरा, घाबर, होते काय करायचं काय नाही. आणि नियोजन केलं तर, व्यवस्थित पूर्ण कामाच जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर कुठलं काम कुठल्या वेळेला करायचं आहे, कुणाला किती वेळ द्यायचा आहे कुठे किती वेळ थांबायची आहे, हे सगळ्या गोष्टी आरामात होतात. हम्म
बरोबर आहे, म्हणून आधीचे लोक म्हणतात क सीमचे एरिया ठर
हम्म. बरोबर.
नाही उठल्या बरोबर मोबाईल हातात घेतात, आणि मोबाईल तासं तास बसले असतात, तिकडे त्याचे- नाशत्याची वेळ निघून जाते, मेडिटेशनची वेळ निघून जाते, योगाची वेळ निघून प्राणायनाची पण वेळ निघून जाते.
हो.
आणि त्यांचा, अख्खाचा, अख्खा, वेळ त्या मोबाईल मध्येच जाते.
हो ना, आजकाल इंटरनेट ची दुनिया आहे ना तर, सगळे मोबाईल, कम्प्युटर, इं्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, व सगळे उठल्याबरोबर त्या मोबाईलच्याच मागे असतात, सारखा मोबाईल थोडा तरी वेळ, मोबाईलच्या दूर राहू शतो नाही उठल्याबरोबर त्यांना मोबाईल हवं, त्यांनी कशा सवयी सगळ्या बिघडून जातात.
तेच तर, उठल्याबरोबर मोबाईल घेऊन घेतात त्यांच्या जी वेळ पौष्टिक नाशत्याला त्यांनी द्यायला पाहिजे, ती वेळ टळून जाते. मग त्या सकाळचा नाश्ता उशिरा करतात. दिवसाचे पण नियोजन कच करत नाही मग त्यांची पूर्ण दिवसभर धावपळ, धावपळ, होते.
हो ना, मग असं आळस येते त्यांना काय करावं काय नाही आणि मग आळस ड्युटीला जात सगळे, ना काहीच करू शकत ते. म्हणून त्यांना सवयी सगळ्या व्यवस्थित जर नियमित पणे पार पाडल्या आपल्याला सवयी लागल्यात पण आमच्या मुलांना पण सांगून सकाळी उठणे योगा करणे आणि त्यांना पण सवय लावणे की, नियमित शाळेत जाणे. अ चांगला आहार घेणे, मोबाईल न बघणे, मोबाईलमुळे डोळे पण खराब होतात, हे सगळं सांगणं आपलंच काम असते ना त्यांना.
सकाळ महत्त्वाचा असतो असे म्हणतात
हो ना सकाळचा वेळ म्हणजे पाच वाजता जर तुम्ही उठले तर पूर्ण पाच ते सात पर्यंत तुमच सगळं होऊन जाते योगा पाासून मेडिटेशन पासून सगळं सगळं होऊन जाते आणि असं शांत वातावरण असते त्यावेळची वेळ पूर्ण शांत वातावरण असते खूप छान वातावरण असते त्यावेळी जर तुम्ही योगा मेडिटेशन केलं तर आणखी आपल्या शरीराला त्याचा प्रभाव पडतो
हो ना बरोबर आहे हो तसाच जर सगळं व्यवस्थित झालं तर अख्खाचा अख्खा दिवस आपला संपूर्ण दिवस सकारात्मक जातो आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा त्यामुळे पण राहते आणि आनंदी पण राहतो आपण
हम्म फ्रेश मूड मध्ये असतो आणि सगळ्यांसोबत व्यवस्थित मग आपलं बोलणं चालणं आपण जर दिनचर्या सकाळी नियोजनपणे करून आलो सगळं आपलं टाइम टू टाइम असलं म्हणजे सगळ्यांसोबत व्यवस्थित बोलणं आपला दिवस आपला पूर्ण वेळ आपलं नियोजन ठरून असते तर सगळं व्यवस्थित तिथं झालं म्हणजे आपल्याला पण छान वाटते नाही का
नाही हो ना बरोबर अशा छोट्या छोट्या सवयी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून जातात नाही का
हो ना ठीक आहे ताई बोलू आपण
ताई हो हो बोलू आपण नंतर चला धन्यवाद
ठीक आहे धन्यवाद